शराच्या आता ब्लाज लवकर नाही येणार त्या कलांजवर. हॅलो?
हा
हा बोला की नाही म तु हेजी म म मटणाची रेसिपी कशी करता आ ओ? ह
मटन!
हा बकऱ्याचं मटण असते ते.
ह असंच क पहिला शेजवून घेतोय. कांद्याची फोडणी घालून शिजवून घ्यायचं धुून हळद मीठ कांदा घालून
हा
गरम पाणी घालून शिजवून घ्यायचं, आणि हेच की आपलं वाटण आणि बाहेरचे मला मसाल्याची पुढ का आवडत्या, चविच्या ती मसाल्याची पुडी घालतेो मी प्रत्येक ह्याच्यात, आणि सुख खात अस तर वेगळा म्हणजे कांदा जास्त ति म्हणजे एक दोन तीन कांदे जास्त चिरून आपलं वाटण खोबऱ्याचं म्हणजे लसूण कोथंबीर जिर तिळ हच वाटण घालून सुक सुकं करायचं त्यातलं काढून काढून म्हणजे फीस पिस काढून आणि बाकी रसा करायचा.
हा हा
तुम्ही कसं करताय?
मी कधी बकय्राच असं केलेली नाही, होती मटन मटणाच ते सासूबाई आमच्या आता करतात. सासू बाई आता बाहेर गेले आता.
बर मग करणार आहे सा होय.
ते अजून काय आणलेलं नाही, त्याच्यामु करम आ, तर करून सांगितलेले म्हटल बघतो.
हा हा कांदा चिरून घ्या पहिला मटण धुून घ्या.
दोन मिनिटं दोन मिनिटं काय तू शाळेत न, कुठं ठेवलास म हम्म रात्रीच सांगलाशवा आता. कुठं ठेवलायस दप्तरातच होती तुझ्या बघ जा. नाहीय बाबा माहिती. हॅलो,
हा बोला कि,
सिस पेन्सिल पेन दररोज लागतात, आमच्या मुलांना अंगणवाडी पहिलीला तुमच्या लागतात काय हो,
रोज कशाला लागते हा हा ह,
जाशील. लय अभ्यास करतात काय ओ ए विरु दे विरु देवराज विरूला एवढं वयन घ्या तेचा त्याच वयन घ्या हे, दप्तर बघितलंस मग नाय बाबा आता, तुमासणी दरोज जायच्या अशा, हॅलो?
बॉक्स आणून ठेवाव मग,
आहो बॉक्स आणून ठेवलंय म्हणून असे कराय लागलेत बघा.
हां
आणलं तरी अन आणि नाही आणलं तरी काय असली आमच्यातली पोर आहेत. दररोज लागत असेल का सांगा? ही घे.
हरवत असल तुम्ही विचारा की कालची कुठे गेली म्हणून?
तरी मुलं घेत्यात.
हम् प्रत्येक वेळेला हरवून येत्यात वाटतं.
व्हय व्हय आता म्हणतोय त्या आता आता दुसऱ्याने येऊन पेन घेऊन गेला. काल दिलता त्यो आता काल नाही तवर आता हा नाही आलाय. परत तुमची गेलीत शाळेला?
होय गेलेत दहा वाजता जातातच ते लवकर.
हा हा जा नाही जा. अन काय मग.
काय नाय निवांत.
हा हा अ कांदा चिरून आधी मटण धुऊन स्वच्छ घेऊ काय?
हा पहिले धुऊन स्वच्छ घ्या. आणि त्याला परातित इथं हळद मीठ लावा.
हा परातीत हा.
हा हळद मीठ लावायचं आणि मग कांद्याची फोडणी द्यायची त्यात एक मसाल्याचं पान घाला. छान वास छान वास येतोय आणि कांद्याची फोडणी देऊन त्यात ते मटण छान असं तेलात परता एक दहा मिनिटं तर ताट झाक कोनत पातील्यावर नाही आणि नंतर ना मग गरम पाणी घालायचं त्याच जरा पाणी सुटते एक दहा मिनटान त्याला तेलातच शिजू द्यायचं पाणी सुटू द्यायचं मग मग पाणी घालायचं. अस हा मग ते शिजुस पर्यंत मग ते जे मसाल्याची तयारी करतोय की आपण कसं.
हा हा बोला.
मग कस करायच मग का नंतर मसाला घालून परतन, मसाला छान भाजून घ्यायचा मसाला जास्त वेळ जास्त चांगला भाजला ना मग चव येते जास्त.
चव येते व्हया व्हया व्हय
कस करायचं मग. मग सासूबाई गावाला गेल्यात्या.
सासूबाई कि नय त्या ला अ सासऱ्यांच्या भाचीच कि नय साखरपुडा, काय उद्या.
बरं
मग तेच आणि त्यावर दोन चार दिवसावर लग्न पण हाय मग ते जरा त्यांच लाडक्या बहिणीच पेमेंट, काढलं नव्हत.
हां
मग ते अं ते काढून येतो म्हटल्या. आज दीर घरात आहे तोवर येतो म्हटल्या म्हणून गेल्यात.
तुमचं आलेय का मग?
लाडक्या बहिणीच.
हां
माझं आलेलं. पण मी ते दिलंय एकाला ऑनलाईन हे केलं अहो ते कणी परवा साडी ते आणलेलं. ते आईची ओटी भरायला. सगळ्यांनाच आणलेलं सासूबाईंना, मम्मीला, आजीला. सासूबाईंच्या आईंना असं सगळ्यासनी आणलेलं मग ते त्याचे एक पंधराशे रुपये राहिलेलं. चौदाशे रुपये.
हा हां
काल ऑनलाईन लागलच. तिकडे जाऊन देऊन कधी यायचं म्हटलं. मी मोबाईलवरून स्कॅनर हे केला. त्यांचा आणि पाठवलं लागलंच.
असं झालं होय.
हा तुमचं येतात काय हो ते.
येतात. पण दोन महिने झाले आलेच नाही पैसे.
का? ते के वाय सी आणि करायला नवीन चान्स मिळालाय. असं ते पाठवाय लागलेत नव्हं ते मोबाईलला.
काय माहित काय झाले? येत होते आधी. पण आता विचारलं मी इथ ते अंगणवाडीत त्यांनी म्हंटले एकदम येतील म्हंटले.
हा हा.
आता दोन महिने झाले. कुठं आल्यात? आलेच नाहीत.
नाहीत होय.
हा.
हा हा.
येत होते आधी.
हा हा. आमच्यात पण सासूबाईंच आणि माझं बहिणीच काही येत नाही.
का बर?
ते बहिणीच एज बसत नव्हतं आमच्या नुसतंच अठरा लागलेलं अठरा नव्हं एकवीस एकवीस. एकवीस पूर्ण लागतय नाही.
नाही अठरा पूर्ण लागते.
नाही एकवीसच्या अटी होत्या. तेव्हा
होय बर मग आता नवीन भरा मग आता झाला असलं.
फॉर्म नवीन भरायच नाही नव्हे. आम्ही ऑफिसला डायरेक्ट फोन लावलेला. तिथे पण त्यांनी म्हटलेत फॉर्म भरायचं बंद आहे म्हणून.
होय.
होय.
हा हा. मग आता कधी चालू होईल तेव्हा भरायला पाहिजे. अंगणवाडी सांगून ठेवा. अंगणवाडीतल्या मॅ डम सांगत्यात मग परत.
हा हा.
अंगणवाडीतल्या बायकांचं काम तेच असे असतंय. फिरतात किती तेवढंच करत बसत. सारखं आधार कार्ड द्या. हे द्या. ते द्या. चालूच असतंय त्यांच.
हा.
आता तुमचे दोन कॉल झाल्यावर माझे एक -दोन कॉल करू.
हा हा करा की.
हा म्हणजे तुमचा एक माझा एक अस असं करूया म्हणजे होईल. कुठला नंबरवर तुमच्या?
काय म्हटलासा?
तुमचा नंबर कुठला म्हणून?
पंधरा एकोणतीस केलेला तुम्ही?
कशावर गेल तर तेच लक्षात येईना झाले.
ह ते कॉल केलेला असतय कि म ते.
हा त्या तर बघते आणि तिसरा नंबर कुठला त्याच्यावर कर
तिकडे या कि. हाय हाय हाय चालू आहे सोडा. हा बोला
हा हाव कॉल झाला की करतो मी.
हा हा करा की.
हा
आणि काय मग
पोरं गेली
पोरं गेली शाळेला आता किती आता एकदा ते एक एकदा येऊन गेली आणि येतील पुन्हा
बर जवळच आहे
व्हय जवळाय शाळा त्यामुळेच की
आमची जरा शाळा लांब आहे त्यामुळं होय लांबाया मग ते मोठा रस्ता आहे मग त्याला मलडून यायला येत नाही शळेतंन बाहेर त्यामुळे एकदा गेल की परत शळा सुटल्याशिवाय यायचं नाही
असाय यांच हा
तु
नाही नाही मुलगा हायस्कूल आहे मुलगी मराठ शाळेत आहे
हा ते लांब लांब आहेत त्या शाळा खरं गेलीत की एकदा परत येत नाहीत शाळा सुट -
तुमच्याकड मराठी शाळेच ड्रेस कस आहेत नेव्ही आणि ब्ल्यू कलर मध्येय
होय तसच आहे की
तसच आहे हा ग्रे कलर मध्ये आहे व्हय
एक ग्रे कलरचा आहे आणि एक नेवी ब्लू
ह हा आमच्याकडे कस मुलांना नेव्ही ब्लू कलर ची च म्हणजे खाली चड्डी य आणि वर अ शर्ट आहे का नाही त निळ्यामध्ये निळा
हा तस असंच आहे की तसा पण एक ड्रेस हाय आणि एक ग्रे कलरचा एक - पण आहे ग्रे आणि व्हाईटच पट्ट पट्टा असं रेषा रेषा आहे त्याच्यावर
ह हाय व्हय
हम आणि ते राहिलं आणि शनिवारचा एक वेगळाच ड्रेस हाय स्पोर्टस चा हम् होय तीन ड्रेस आहेत अठवड्यात बदलायचे
ते सोमवार गुरुवार गुरुवार एक वेगळाच मंगळवार बुधवार तेवे आणि शुक्रवार शनिवार ते वेगळाच
हा
हाय काय ते बरं पडतय ओ त्यांना धुवायला तेन बर प - तय
होय होय बरं पडतेय आणि खराब होत नाही ना एकच एकच घातला कि त्यो - खराब होत दोन तीन असले म्हणजे खराब होत नाहीत तस नवीनच आलय आता चालतं टामिंग झालंय बघा मी कॉल करते काय हा
करा करा